कट झाला का काय?
हम्म. हा होय. कट होतय न ते
टायमिंग झाल्यावर कट होतोय का?
व्हय. हो. मग आता काय करू? तु फोन लावलायस. होय, माझं हायेत की अजून, होय.
बर बर. काय म्हणाले गं ते?
, ते लाव म्हणते आता टि व्ही टी. व्ही. लाव म्हणतोया, हं, हे लाव, ते लाव.
देते लावून. काय करणार ब बिचारा घरात. हिथं माणसं असून ते वैताग यायलाय, आणि ते तर पहा बिचारं पोर हाय.
हो आहे.
त्यानं ह्याच्यावर ए बी सी डी चं लाव म्हणून सांगितलंय तुला, टी व्ही वर.
होय होय गं. लावते, संध्याकाळी लावते.
पोरगं. हा
गाणी बघितला क नाही, जरा मूड मध्ये येतोय. आणि मग नंतर ना, ते ए बी सी डी चं पण बघत बसतोया.
हा. ते पण आणि हे पण, दोन्ही चालूच ठेवायचं. कवा कवा हे लावायचं ते लावायचं सारखं ते वटाना कुटानाच लावायचं नाही
ते एकसारखं एक सारखं मग ते लावलं कणी मग टी व्ही बघायला बघत नाही आता बघत्या
म मोबाईलला
म जरा गाणी लावतोय नाही मोबाईल बीबाईल मागत नाही बघाय बघत नाही मग
हू नाही तसं करायचं नाही ग एकदा गाण लावायच एकदा एबिसीडी लावायचं ग ए तेवढ्या ह्याज्यातन एबीसीडीचं एकदा वाजवायचंच कळाल का मला तुला काय म्हणायचंय हॅलो तेवढ्या ह्याज्यातन एकदा एबीसिडी वाजवायचीच ती आवाज गेलाय बघ हॅलो
थांब पिलू थांब की बाळ लाऊन देतो
यू यू यू यू यू ये म्हणतय
हू ते ये लाव म्हणतुया
हा
सांगतोय की खालचं हे लाव हे लाव हे लाव हे लाव करतोय ग
ये ये ये ये म्हण ये ये त्याच्यापाशी ये ये ये नाव
तोड तर लई आलय म्हटलं
त्याला होय अजून तोंड नाही तर एवढा करतोया
हू
होणार ओ काय करतोय काय माहिती
हू होत
बोल
होय बाई चालत चालत जातोय आता संध्याकाळचं ग एक टाइम चालत जायाचं हॅलो
हा बोल हो
एक टाइम चालत जातोय आणि एक टाइम करतोय ग जरा
हा एवढंच
हा मधे दोन तीन दिवस गेलोच नाही चालत दोन तीन दिवस का आता पाच सहा दिवस झालंच जरा तेवढं व्यायाम हूतय ग माझं म्हणून ह्यासनी म्हणतोय माझं मी चारला जातो खर ह्यांनी नकोच म्हणत्यात
आवरल्यास तसं जाण्याचं
तर काय मलाच बरं पडतय ग जरासं हा मला बर पडतय नई ते जरासं कसं होतंय एक तर वायम करू शकत नाही वायमला कुठं जाऊ शकत नाही मी
हो
मग ते त्यातन होऊन जातय नाही माझ चालून जरा चालन झालं कणी बरं पडतंय ग जरा मला काय म्हणालाय बग
पिल्या. पिल्लू.
काय आलीस.
हाय, हाय तेचं काय नाही, निवांत आहेत तेनी. तर कसं होतय, कामाचा लोड येतोय ग.
होय, सकाळी उठायचं.
काय ने ने ने ने ने काय ने ग आय? आय, आय? आय, कुठे गेलीस ग आय? हॅलो?
नाही ऐकू जात नाही, टी व्हीच्या ह्याच्यात आहे त्यो.
हम्म, राहुंदे घे.
हम्म, हो. आराध्या आता क्लासला जाऊन सहा वाजता येणार. बाजार काय भरलेस, दुकानचा बाजार भरलीस?
मग असं जरा जाऊन ते खायचं आणायचं होतं ग, मग ते खायच जरा पोरचं घेऊन आलो जरा, कसं होतंय वेगळ काही तर आणलं की बरं पडतंय नी पोरांचं.
ते आता, ते आता तुला पाच रुपयालाच मिळतय असं, त्यात काय फायदा मिळत नाही?
नाय, नाय ग, काही नाही ग एक रुपये, दोन रुपयेच फायदा आहे काही नाही फायदा हं. एक रुपये, दोन रुपयाचाच फायदा आहे बघ. एक बाटली विकल्यानंतर, एक हे विकल्यानंतर न दहा फायदा हाय, म्हणजे एका बाटली पाठीमाग मग ते चॉकलेट विकायला, एक आकंड चॉकलेटचं पाकेट विकायला किती वेळ लागतो विचार कर?
मग काय?
मग? एक बरणी संपल्यानंतर मग दहा रुपये मिळ मिळत्यात. आणि रोज थोडीच दहा रुपये सप जात एक बरणी सपत्या?
नाही च की, महिना लागतोय त्याला सपाय महिना पण नाय, जेवढे खातील तवा.
त्या महिन्याने दहा रुपये मिळणार ते.
हम्म.
फायदा हाय, नाही असं नाही.
हम्म.
पण थांबून, थांबून मिळतेय ग.
मग ते राजगिराचा लाडू विकलीस, किती पाकेट आणलेलीस?
वीस. कशात आहे? वीस आणली होतीत, वीस सपलीत. वीस. तिथं कसं आहे एकच दुकान नाही आहे ग, भरपूर दुकान आहेत.
हा.
त्याच्या पाठी पाच रुपये. हात अवघडला माझा.
ह
त्याच्या पाठीमागे पाच रुपये आणि ते बी आता वीस रुपयला मिळत होतं. त्याने जागेवर वीस रुपयेला केलेया.
बघं.
मग आम्ही कितीला विकयाच घेऊन ते.
पंचवीस रुपये लावायला पाहिजे मग पाच रुपये तर फायदा नको त्यात.
हा मग. आणि माणसं म्हणत्यातं. आव आत्ता वीस रुपयाेला होतं लगेच कसं काय तुम्ही केलासा पंचवीस रुपयाेला. माणसांचं लयं असतयं बायं तुला माहिती
अगं मग ते सा सा चं पा किट एवढं आता त्याने काय म्हणले माहीत परवादिवशी गांधीनगरला आम्ही गेलतो तवा. सहाच पाकिट आठ रुपयेला अहो बाहेर आम्ही देवळातनी घेतोय त चाळीस आणि पंचेचाळीस रुपये असतयं किती मिळवतात बघी ती देवळातली लोक.
बघं की तूच बघं. तूच बघ म्हटलं ते हम्म.
देवळातनी लोक चाळीस पंचेचाळीस रुपये लावतेत.
होय मिळवणारा मिळवून जातयं गं म्हणाली.
मिळवणारी मिळवते आता आठ रुपयेला मिळते की तुला त्याची विक्री इथ दहा रुपये आहे. दहा रुपये आहे. आणि ते पाठीमागचे एक दुकानवाली आहे का नाही हा पाठीमागची एक दुकानवाली आहे की नाही. ती काय करत्या आणतयं त्या एकच रुपये मिळवतयं त्यो.
हम्म.
त्याच्यामुळे तिच्यामुळं क नाही हे सगळं आम्हाला घोळवतोय आमचा.
हम्म.
मग सांग म्हणजे कसं होतं या. प्रीती एवढ्याला विकायला लागल्या तुम्ही एवढ्याला विकायलास अशी चर्चा होत्या गं.
दुकानदारांची आणि कमी कुठायं तिथं जातात मग.
हा.
असं करतयं.
होय.
कमी आहे तिथं जातेतं.
मग तसंच आहे की आता दही जागेवर वीस रुपयाला मिळते आणि वीस रुपयाेलाच दही विकतोय काय बोंबलायचं.
आ...
शहाणं नाही ते.
काय करा.
वीस रुपयाला नाही बाबा आपल्याला वीस रुपयाला भेटलेयं. हा.. हा.. आपण एक दोन रुपये तरी त्याच्यात मिळवावं असं हे नाही गं तिचं. ते विचार कराला लागतोय तो.
आणि केलं तर सगळीकडे समान सगळीकडे हे पाहिजे ग समान पाहिजे असं पाहिजे. नाही तर ती लोक काय म्हणतात तुमच्या इथं जास्त आहे आणि तिथं कमी आहे असं लगी चर्चा
हा बघं हो विचार करतयं म्हणत्यात गिरायकं.
चर्चा करतात मग.
हम्म हम्म. गिरायक म्हणतयं डायरेक्ट. तिने एवढं लावलयं आणि तुम्ही आ काय एवढं लावलयं म्हणतेत. हम्म.. म्हणतयचं अन गिरायकं.
किराण माल ची दुकान भरपूरं व्हायला लागलेत बरं का.
काय म्हटलीस.
किराणा मालाची दुकान भरपूर
किराणा
किराणा मालाच दुकानं भरपूर व्हाय लागल्यात.
लई लई व्हाल्यात अ बघ आम्ही एवढाच फायदा म्हणतोय. कि बाबा आपल्याला ते सगळं म्हणजे लाख दीड लाख रुपये घालायला लागलं असतं. याला काल दिड लाखापासु असं म्हणजे सगळं कमीमध्ये बसलं ग म्हणजे कसं दुकान सेट. त काउंटर ब्यउंटर सगळं होत. तरी पण त्यांनी दहा वर्ष दुकान होतं त्यांचं दहा वर्ष
हा
दहा वर्ष दुकान होत मग विचार कर. दहा वर्ष त्यानी दुकान चालवलेय म्हणजे चेष्टा नाही ह
नी पण त्यांना पण खाय असं वाटतस ना.
म्हणजे काय? फायदा झाल्याशिवाय कोणी हे करत नाही ग फक्त तिचं कसं झालं ते गुडग्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तिनं ते हे केलं ग जरा तिचा गुडग्या गुडगा लागला दुखायला.
म्हणताना त्यान का तेच हे केलं डॉक्टर न काय सांगित ल म्हटलं एक तर म्हंटलं तर हुबा तर राहायचं बंद करा. नाही आहे तर ऑपरेशन करूया?
हा.
म्हणून त्यानी त्या दुकानात थांबायच न थाबण्याचा निर्णय घेतला ग.
हा ते सांग
पेक्षा म्हटली पर्याय त्योच असावा ऑपरेशनपेक्षा पेक्षा पर्याच तो म्हणून त्याने केलं हा.
म नाही तो हो रम पाठून बस
काय काय
गुडघ पण दुखतात म्हणल उभ राहून उभ राहून.
होय आता करायचं बघ लोकांच्या तर राबण्यापेक्षा तर बरं ना ते. स्वतःच. हा लोकच्या दुकानात राबण्यापेक्षा तर बरं.
होय तेच बरं आहे सोड.